हा येतो मी काय म्हणत होते. की आपण जे कॉलवर बोलतो ना ते बारा मिनिट. पूर्ण कंप्लीट होऊन स्वतः कट होतं म्हणजे तुम्ही समोरून कट करू नका फोन. कसं असतंय तुम्हाला पण फायदा होतो आणि मला पण फायदा होतो त्या गोष्टीचा.
अचछा ओके.
हा म्हणजे आपण आपण बोलता आता. रेग्युलर आपण बोलतोय तस स्वतःूनच फोन कट होईल आपण फोन कट करायचा नाही तो.
ओके हा हा हा ओके बा.
आपण अ जसं बोलत तसंच. फोनवर बोलायचं हा हा म्हणजे. पण जस ठेवलं ना मग त्याचा काय उपयोग होत नाही एवढं बोलल्याचं.
हा तेच तर ना हम्म हम् हम् बाकी काय चाललंय.
काय नाही बघा चांगलं.
हा बाकी तुमचं म्हणजे हे काय आहे तुमचं काय. अ म्हणजे तुमचं पर ये.
आमच्या इथे कसं आहे आमच सगळी फॅमिली एकत्र आहे आणि आम्ही कस शेती वगैरे असं पण करतो आमचं आमच्या इथे कसं अ शेंगदाणे
हो.
शेंगदाणे परत गहू ज्वारी तांदूळ. सोयाबीन हे सगळं आमच्या शेतात होतय आता सध्या तर. पाऊस भरपूर मध्ये पडलेला त्याच्यामुळे जरा चांगलं पीक आलेलं आहे आणि बाकी आणि भरपूर असते मिरचीची लागवड असते
हो का
हा मग त्याच्यामुळे कसं आता आम्हाला हाय आता थोडे दिवस आठ दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आम्हाला पुरपणी वगैरे करायला जमलेली नाहीये लागवड वगैरे घालायला पाऊस पडला की कसा च चीकल्यामध्ये जस मातीत पाणी मुरत तसं आम्हाला लागवडतीन घालायला बर पडत बाकी शेंगदाणे वगैरे जस दिवाळी झाल्यानंतर त्याच शेंगदाणे आम्हाला तोडायला वगैरे होतात
दिवाळीपर्यंत
हा दिवाळीपर्यंत
आमच्या तर इथे म्हणजे नवरात्री आस आली ना म्हणजे आपले ते नवरात्री असतात ना तर त्यावेेळेस आम्ही काढून घेतो असं आहे मग फळे
हा मग ते कसं तुम्ही तुम्ही लवकर तुमचं असं पेरलं वगैरे जात त्याच्यामुळे असतात आमच्या इथे पाऊस नाही त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेट झालेला आहे
हो हम्म हम्म हम्म हम्म हम्म
आणि तुमच्या इथे म्हणजे काय काय शेतात असं
अ आम आमच इथे म्हणजे हाय सोयाबीन मुगफली वगैरे आणि ते बुट्टे वगैरे असतात
हा हा मका हा हा
मक्का वगैर अम् ते आणि आपली भाजी वगैरे आहे म्हणजे उन्हाळ्याची हे बघ गाता म्हणजे जसं कि तोरणी आलं अ हे भिंडी वगैरा बैगन वैगेरा हे सगळ आमचे म्हणजे भाज्या असतात तर आम्ही काय म्हणजे हो आमच्या म्हणजे आम्ही आमच्या फक्त घरातले म्हणजे वर्षांचे जे आपले उद्योगमध्ये काम येतय ना घेऊ वगैरे चावल वगैर वैगेरा तांदूळ त्यांना वगैरे आ
कोण करतं तुमच्यात
माझे आहे ना सासूबाई आजोबा वगैरे ते करतात असं आम्ही काय म्हणजे म्हणजे आम्ही जास्त शेतीत करत नाही म्हणजे आता काही जनरेशन एज्युकेटेड आहे ना तर ते सगळे काय सिटीमध्ये राहायला येतात ना तर ते जाण जमत नाही म्हणून ते म्हणजे आम्ही ना जे म्हणजे पुढची पिढी आहे ना ते करतात ना आम्ही त्यांना देतो मग ते आधा आधा आम्हाला देतो
हा म्हणजे तू जेवढं हा तेवढं म्हणजे ते लोक कष्ट कर त्यातलं थोडंफार तुम्हाला थोडं तुम त्यांना
हा म्हणजे एक बोरी त्याना आणि एक बोरी हा आम्हाला असं आहे ह कारण आमच्या इथे खूप पाऊस पडतय ना आम्ही म्हणून हम्
कोणत.
आमच्या इथे, अ राजस्थानलाय, उद्या ऍक्चुली माझे हजबेंड ना हा टुरिस्ट पॉइंट आहे
हा हा ह.
आणि ते बोलतात ना, झिलो की नगरी असंय ना, त तिथे ना, खूप पाणीये, म्हणजे असं व्ह्यूव खूपे, असं म्हणजे बघायला अस. हो, हम्म छान छान, म्हणजे वर्सनदे पूर्ण
मग तुमच्या इथे राजस्थानला जायला, असं किती दिवस लागतात, उदयपूरला जायला.
असं काय नाय, अठरा तास, ट्रेन मध्ये बारा, चौदा, अठरा तास असच लागत, जास्त काय नाय, म्हणजे एक्झेट आपल्या घरी एकदम. हम्म मुंबईत, हम्म मुंबई पासून, इथे आपल्याला उद्यय पूरला एक्झॅक्ट घरी आलो ना, एकदम टच तेवढंच लागत.
हा हा, बघूया कधी आलो तर येऊ उदय फिरण्याला, आम्ही मो टीव्ही मध्ये, मोबाईलमध्ये फक्त उदयपूर
हा, म्हणजे काय त ते ना, म्हणजे टुरिस्ट पॉइंट जास्त येतात ना बघायला, तर काय होट टल वगैरे जास्त इथे, आमच्या इथे, पण काय हॉटेलमध्ये म्हणजे सगळं काय, बिझनेसे सगळ्यांच हेच जास्त येथे. तर ते म्हणजे, सगळ्यांना मोठे मोठे, ते बघा आता, सा ठी, लग्न वगैरे असता, आता बघा ते बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलीिवूड वाले, मुकेश अंबानी ते ते मुलगा, आता आनंदाबाच लग्न झालं, ते आमच्या इथेच झालत सगळ्यांचं. ना, तू हा ते म्हणजे इथे, इव्हेंट असताच असता.
हा हा, ते कसं, एक महल वगैरे असतं, त्या हिशोबाने. तुमच्या इथे भरपूर असं हाय, हवेली हा.
मोठे मोठे राजे राणी चे, हवेली वगैरे असतात ना? तर ते आपल्याला म्हण ते बघायला भेटतो, म्हणजे पूर्वी तेआपले राजा महाराजाचे अस तात ना, अस्र शस्त्र वैगेरे गोळे चे हात ती वगैरे ते आधी काय केलेले. काय दिवस,
सगळं म्हणजे, त्यांचे सगळे ते जे काय त्या लोकांनी केलं ते एका, सगळ्या एका ठिकाणी,
हो हम्म. आणि ज्यांचे म्हणजे कुठे कुठे किल्ला वगैरे होतो, आणि कुठे त्यांच राहण्याचं, खाण पिणं वगैरे होतं, ते सगळं ते किती राण्या होती, एक आमच्या जयपूरमध्ये ना एक राजाचे शंभर राण्या होती. हे अ ते सांगतात हवा महल. असं त्यांचं नावे, हा तो म्हणजे तो पण बघायला छाने असं, आणि इथे उदयपूरला आहे सिटी प्लेस.
म आता, तुमच्या इथे असं जर फिरायचं असेल त, टुरिस्ट टू आम्हाला म्हणजे, यायला लागतं.
नाय, असं काही नाहीये. फक्त म्हणजे ट्रेन मध्ये तुम्ही बुकिंग करा, आणि मग नंतर उदयपूर सिटी आहे ना, तुम्ही तिथे म्हणजे आजूबाजूलाच हॉटेल असत ना, तुमच म्हणजे, कम्फर्टेबल रेटमध्ये, सर्च, आजकाल त, मोबाईल ऑनलाईन हाईच.
मोबाईल ऑलाईन ह.
हा तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता, तुमचं कम्फर्टेबल डे वर ह ठीके. आणि मग नंतर, ते हॉटेलवाल्यांना तुम्ही विचारू शकता की, इथे फिरायला आम्हाला म्हणजे दोन दिवस आहे, तीन दिवस आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला, आजूबाजूला काय काय बघ- भेटेल तर आम्हाला म्हणजे बॅन करायची असं तर ते व्हॅन असते त्याच्यामध्ये सगळे ते बाहेरचे लोकच असतात टुरिस्ट वगैरे त्यांचे दिवसचा काय एक्सपेन्सिस असेल ते, आणि आपला जे खाण्यापिण्याचा आहे ते, बस. बाकी, कुठे आपण जास्त, ना म्हणजे मल वगैरे असेल कुठेतरी म्हणजे एंट्री फी वगैरे असेल असं कुठे तरी म्हणजे ते मेल वगैरे असतात ना. तिथेच असतात बाकी जास्त कुठेच नाही नॉर्मल असेल ना आपल्याला गार्डन वगैरे जसं की आ आमच्या इथे उद्या बुरला फतेसागर आहे खूप मोठा झीलल आहे फतेसागर तिथे काय त वगैरे काही नाही फक्त तिथे नॉर्मल आपल्याला बघायला भेटतो.
ते काय संध्याकाळी असतं का असं बघण्यास?
रिव्यू वगै
रिव्ह्यू म्हणजे असं म्हणजे लायटिंग वगैरे सगळं.
हो तर ते म्हणजे छान असं म्हणजे फफर्टेबल मध्ये आपण बघ श
म्हणजे फेमस काय असं खाण्याचं वगैरे असं काही
दालबाटी बोलतात आमच्या इथे जास्त दालबाटी फेमस आहे आणि कचोरी, मूग दालची कचोरी, प्याजची कचोरी, मिर्ची वडा, हे आहे आमच्या इथे हा आणि म्हणजे काय हे उदयपूर लोकेशन वेगळं आहे. आणि जोधपूर, जयपूर तो वेगळा आहे म्हणजे असं आपल्याला हे कसं तुम्ही तुम्हाला सांगता येत म्हणजे तुम्ही हा मुंबईच काय सांगितलं आता तुमचं? मम्मी, पप्पा कुठे राहतात गोरेगाव हा आणि तो वेस्टर्न लाईड ठीक आहे.
हा
आणि आम्ही रा राहिलोय ठाण्याला सेंट्रल लाईन म तो असं म्हणजे म्हणजे उदयपूर असं वेगळा
वेगळी सिटी आहे आणि उदयपूर आणि हे वेगवेगळे आहे.
जयपूर हा तो वेग हा म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला का म्हणजे उदयपूरमध्येध्ये तुम्हाला जास्त दूध भेटणार. म्हणजे ते माझे आहे ना आमचे अ महाराजा अ जैसे की अ पृथ्वी म राज चौवाण वगैरा आणि अ वेगवेगळे राजा असतात ना त्यांच सगळे वेगवेगळे किल्ले वगैरे तुम्हाला इथे खूप सारे भेटात बघा. हम्म हम्म हम् हा हा उदयपूरला म्हणजे तुम्हाला कमी बजेटमध्ये जास्त बघायला भेटेल. पाणी वगैरे पण भेटेल आणि म्हणजे त्यांची हिस्ट्री पण तुम्हाला बघायला भेट छान, छान अस आहे आणि तुम्हाला काय? तरी चांगली राजस्थानी शॉपिंग करायची असेल तर उदयपूरमध्ये तुम्हाला ते लोकेशन मध्येच मार्केट असणार तुम्हाला ते प्रकार -प्रकार सगळे भे म्हणजे आपल्याला ते म्हणजे काय आपल्या बजेट साठी ते सांगावं लागतं ते जास्तच सांगतात टुरिस्ट लोकांना. अ प्राईस वगैरे पण ते आपल्याला कमी करावं लागत.
अच्छा म्हणजे आपल्यावर ते लोक हे करतात.
हम्म हो तेच हम् हा मग या कधीतरी हम्म काय तु तुम्हाला म्हणजे असं शिकवायला भेटेल. अ ते आपल्याला लहान मुलांना काहीतरी नवीन बघायला पाहिजे हल्दी गाठी हे आमचं महारा महाराजांचा तर त्यांची ना. वगैरे हाती चेतक होता ना त्यांच ह ती, तो त्यांचे हिस्ट्री वगैरे सगळ भेटणार ते. तुम्हाला महाराणा प्रतापची वि आमचे म्हण ते आपले महाराष्ट्रामध्ये काय आहे छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे आमच्या इ ते महाराणा प्रताप.
महाराणा प्रताप हा हा बरोबर बरोबर!
हो हम्, आपल्याला म्हणजे आपण तर खूप वॉटर पार्क वगैर मॉल वगैरे मध्ये सी म खूप फिरलो आहे पण त्यात त्या हिस्ट्रीमध्ये आपण गेलो ना ते आपल्याला आपल्याला काम म्हणजे अ ये खूप छान वाटतेय, तरी नवीन बघितलं आणि मंदिर वगैरे पण इथे खूप छान छान आहे महादेवचे. तर त्यांचे म्हणजे जो ते हिस्ट्री आहे ना. म्हणजे महाराजा महाराणा प्रताप त्यांनीच बनवले सगळे हा. ते असं हम हम. आणि हलदी घाठीवरन, हळदी घाठीवरन ते बाजू आजूबाजूला ते आपली मि्टठी असतात ना आता बघा आपले रत्नागिरी कोल्हापूरला. लाल कलरची मिट्टी असते, हळदी घाटीलाना तुम्हाला ते मिळी मिट्टी असतात ना चिकणी एकदम, तसे बघायला भेटणार.
हा काय.
हम्.
तुमच्या इथे असं म्हणजे राजस्थानला घर वगैरे असं ह्याच्यातच असतात का म्हणजे असं रेतीमध्ये वगैरे.
नाही तसं पण असतात असं काही नाहीय, अ रेती ती मध्ये कसं आहे आजकाल बघा तुम्ही रीलमध्ये बघितलं असे जैसलमेहरच तिथे पण टुरिस्ट वगैरे जास्त येतात. पण तिथे काय सीट नाईटच रेव्ह्यू तिथे काय ते राजस्थानी ड्रेस कॉस्ट्युम घालून ते नाचतात म्हणून. तो जास्त फेमस आहे जैसलम हा पण तिथे काय. काहीच नाही जनसंख्या पण जास्त नाहीये शेती वगैरे पण काहीच नाही पाणी पण नाहीये तिथे. ते तुम्हाला खूप महाग पडणार असय म्हणजे तिथे म्हणजे आप आपल्याला इथे दहा रुपयाची बॉटल पडते ना तिथे शंभर रुपयाची तुमला भेट ं अस.
हा तिकडे पाणी पाणी वगैरे काही नसल्यामुळे तसं होत असेल.
हा आणि खूप लांब आहे ना म्हणजे असं एकदम रेगिस्तान मध्ये आलंय. मग तु ते काही साधनच नाहीये तर ते आपल्याला म्हणजे ते काय मिट्टीमध्ये ते घर वगैरे बनवतात ना.
हा हा हा, कारन की ते मी बघितलेय रीलल्स मध्ये वगैरे म्हणजे असं पाणी नसल्यामुळे ते रेतीमध्येच ते भांडी वगैरे घास तात, मी रील्स मध्ये बघित
हम्म हम्म हम्म, आता काय ते हा म्हणजे जस